हॅलो.
हा येतोय आवाज.
हो हो आला बोल.
काय आज बिझी वाटतं जास्तच.
काय हो खरच ना त्याला आज घ्यायला गेलो यांचं काही काम होतं. यांनी तिकडेच नेलं जेवण पण बाकी होतं माझं यायलाच आम्हाला दीड वाजला. ह आवरडला आता ती आलीय तिला दिलं त्याला झोपवते आता.
हा हा.
तीन साडेतीन अशेच होऊन जात रोजचेच.
होच ठीक आहे तर हा आणि दिवस पण अर्धाच संपल्यासारखाच वाटतो आणि.
हो अर्धा संपल्यानंतर आता आपण कॉल संपत नाही तोपर्यंत साडेतीन पावणी चार होन जातील. झालं म साडेतीन पावणे चार नंतर कशाला झोप लागेल का. आणि पडायचा टायमिंग काय होतो अडीच तीन साडेतीन पर्यंत.
त्याच्यानंतर नको वाटतं आणि परत असत संध्याकाळची.
आणि आळस भरला जातो ना मग उशिरा जर पडल ना मग तो. झोप पण पूर्ण होत नाही.
हा.
निदान वीस वीस पंचवीस मिनिटाचा तरी पाहिजेच.
हो ते कसं दिवसभर आपण एकतर काम करतो सकाळी लवकर उठून. ते थोडस रेस्ट घेतली की बरं वाटतं परत संध्याकाळी असंत.
ना सकाळी लवकर उठायचं दिवसभर बी नाही आणि रात्री पण लेट झोपायचं. मग ते सगळं शेड्यूल बिघडत ना मग आपल्यालाच त्रास होतो. पित्त वाढत. कुठं घरघर कुठं डोकं दुखतं. असं हे प्रॉब्लेम होऊन जात.
माझ झोप नाही पूर्ण झाली की डोकं धरतं.
माझ ही सेम आहे.
आणि एवढं दुखतं की झोपल्याशिवाय बंद होत नाही.
नाही ग अगं मी झोपली जरी ना मग मला अजिबात नाही माझं असं आहे ना. या तिच्या वेळेस बी नाही आता एवढं म्हणजे रिसेंटली बर कमी झालं होतं पण आता. काम आलं आणि थोडं थोडं थोड जर माणूस ना मग ते त्या गोष्टीकडे बघायला लागतं ना मग. इथ राहूदे थोडा वेळ पडण्यापेक्षा मग थोड करून घेऊ होऊन जाईल तर होऊन जाईल.
पण मग रात्री आपल्याला कळतय टाइम होतोय तरी आपण उगीच मग थोड्या वेळ मोबाईल पाहू. थोडा हे करू. सुद्धा आपण स्वतःहून बारा वाजवतो.
हो त्यातच वेळ जातो आपला मग परत सकाळी उठ. उठायचं परत सकाळी उठलं की रुटीन चालू होतं ते रात्र कधी होती कळत नाही.
कळत पण नाही. अस आहे. सकाळी ये दोघं जात नाही तोपर्यंत मला कोणतल्याच दोघं नाही तिघं ते पण जात नाही तोपर्यंत त्यांना हातात ला. तोपर्यंत कोणतीच गोष्ट होत नाही माझी. तेच गेल्यानंतर मग घरातले हा त्यांचं करा. अस आहे. तुझा स्वयंपाक काय केला आज.
आज आमच्याकडे भेंडी मेथी आणि तांदूळसा आहे तांदूळसा काल मेथी होती.
हा हा बर बाई तुमच्याकडे सगळ्या भाज्या खातात.
हो खातात.
आमच्याकडे नॉनव्हेजचा क्रेज आहे ना, नॉनव्हेजवाल्यांना स त्या व्हेज भाज्यांन चा कंटाळा च येतो.
हो खूप येतो म्हणजे मी माझ्या जिजूंच तर बघतेय. त्यांना इतकं नॉनव्हेज म्हणजे त्यांच्या इकडं जास्त असं आपल्यासारखं एकादशी वगैरे पण पाळत नाही. ना
हम हम हम
खातात म्हणजे मोठ्या पाळतात एकादशी वगैरे पण अशी जी पंधरा दिवसाला येते ती पण त्याच्यात पण ते खातात तस काही नसतं त्यांच्या इथे
हम् हम
मग त्यामुळे त्याला आता कसं दिदी पण खात नाही मग दिदी गुरुवार पाळ कुठ असं करत त्यामुळे मग ती मी त्याला म्हणते मी नाहीच बनवणार आता आजचा दिवस तरी नाहीच बनवणार मग त्याचा थोड थोडस त्यांनी शिकलंय बाकीच्या म्हणजे भाज्या वगैरे खातो सगळ्याच. पण नॉनव्हेज मध्ये पण कस त्याला दरवेळेस काहीतरी नवीन प्रकार पाहिजे सारखं सारखं तेच तेच सेम सेम नको.
ह ह ह
मग आज काहीतरी ते अंड्याची नवीन भाजी केली म्हंटली. स्वतःच काहीतरी ट्राय करती आणि निघत पण ते चांगलं ते नशीब
की एक एकदा नवीन लोकांना असं नवीन ट्राय केले की ते नाही होत.
नाही होत नाही होत मी पण तसंच उलटं सुलटं करत राहते ना. खूप खूप उलट सुलट चालतं माझं वालं पण मग पर्यायच नसतो आता कालच तिला मी छोलेच्या भाजीच सांगितलं म्हटलं अग मी काय गेल्या एके दिवशी छोले ची भाजी केली आणि छोलेची भाजी न्हवती केली छोले भिजवलेले होते. पण मग संध्याकाळी ना शेंगदाण्याची आमटी केली बरं आमटी केली सासूबाई म्हणे मला पित्त होत मी काही खात नाही. आणि माझे सासरे पण खाणार न्हवते मग ते दोघं तिघांच्या हिशोबाने केली सासूबाई तर खात नाही त्यांच्या हिशेबाने. करणारस नव्हती. आमच्या तिघांच्या हिशोबाने करणार होती मी माझे सासरे आणि सासूबाई. त्यामले म्हटल्या की मी ते काय ते काही खात नाही मी काही खाणार नाही हा
तर मग मला लगेच म्हटलं आता यांनी ज हे खाल्ली त एवढं सारण बनवलेलं आहे मी हे याचं काय करू मग मी काय केलं मिक्सर मधून काढलेलं होतं तसच अस मी अ पॅक करून फ्रीजमध्ये ठेवून दिल. म्हटलं यातत का आपण हे टाकलेलं नाहीये आपल्याला करता येईल उद्या काहीतरी म सकाळी उठून दुसऱ्या दिवशीचा प्रश्न पडला दुसऱ्या दिवशी यांनी तीन वाजता दुकानातून फोन केला की मी घरी काही येत नाही मला डबा पाठव म्हण आता मला काही सुचायला तयार मी यांना डबा काय देऊ. मग मी काय केलं छोले होते आणि ते सारण करून ठेवलेल होत शेंगदाण्याच टमाटे मसाला वगैरे टाकून मिक्सर मध्ये करून ठेवले होते. मी वा वाटण करून ठेवलेलं होत. मी एक आईडिया केली म त्याच्यामध्ये ना दह्याचे पाच साहा चमचे टाकले. आणि डायरेक्ट आणि अ आंबट अ हे करून घेतलं ते शेंगदाण्याच आणि त्याच्यामध्ये छोलेंची चार पाच आणि छोले सोडून दिले आणि खडा मसाला वगैरे टाकून दिला अग हॉटेल टाईप भाजी झाली
हा ते हॉटेलमध्ये थोडीशी ती ग्रेव्ही थिक वगैरे असती ना छोलेच्या भाजीची ते तशीच करतात वाटत
मी तशीच केली आयडिया आयड्यामध्ये त्यांना एवढी आवडली.
खूपच छान लागती ती
इतकी आवडली त्यांना मग ती म्हणे तू काहीतरी शाळा केली बर का म्हणे काल.
ह ह
म बसली म्हणे तू रात्रीला जी भाजी खाऊ घेतली ना तीच्यामध्ये एक्सपेरिमेंट केला दिसत. चल म्हणे
हम्म थोडीशी चव लागली असेल आधीच्या भाजीची
नाही आ आधीच्या भाजीचि तेच्यात आंबटपणा काय नव्हता पण मी सकाळी त्याच्यामध्ये ताका सारखंच थोडंसं. दोन तीन कप. ताकाच हे टाकलं ना पाणी टाकायला मग ते आंबट पणा आला ना तिला ते आंबस पेस वरून कस्तुरी मेथी थडीशी साय असं सगळं टाकून ती भाजी एकदम छान झाली मग रात्री त्याच भाजी जी डिमांड होती त्या दिवशी जशी केली ना तशीच कर म्हणे.
पण ती कशी म्हणतात ना एखादी एखादी गोष्ट आपण म्हणतो ना जाऊदे आता ही. ट्राय करून बघू पण त्याच नेमकी तेव्हाच चांगली होती आणि आपण परत स्वतः हुन ट्राय करायला जातो. ना की नाही आज मुद्दाम म्हून तीच भाजी तशीच करायची तेव्हा नाही होत नाही तेवढी.
काल तीच केली मी भाजी मग जेवण बेवण के व्यवस् खाल्लं आणि मग मग पोळी सासूबाई करत होत्या गरम गरम मी पण बसून घेतलं जेवायला मग त्या गरम गरम पोळी करत मग ती पोळी आईनी एकदम मस्तपैकी चारपूड वगैरे लाटून मस्त जाडपोळी केली. एक पोळी झाली. मन झाला अगं म्हणे एक पोळी खाऊनली आता माझी ना म्हजे एका पोळीसोबत ना दूध खायची इच्छा आहे म्हण मला आला राग म्हटलं आता तूम्हाला आता एवढी भाजी केली हिला काय करू म्हटलं मी आता ते त्यांच्यासाठी तोंडली चं वरण करणारे आपल्यासाठी ही भाजी बनवली. आणि हे आता कोण खाणार आहे तरी त्यांनी त्या पोळीसोबत दूधच खाल्ल मग आता उरली होती म सकाळ तीच दिली
मग काय तर आता काय करायचं सारख सारखा हा तर प्रश्नच असतो. तो बायकांना आणि यांना कस असत. दररोज काहीतरी वेगळं पाहिजे सारखं तेच तेच नको आणि आठवड्यातून पण एक भाजी दोन वेळा नको.
नको कालच खाल्ली होती ना परवाच खाल्ली होती. ना आणि ह नॉनव्हेज दोन दिवस अडच चालतं.
ते एक बरं आहे तु
आमचं बी एवढं नाही होत आठवड्यातून एखादा होत नाही तर मग दोन आठवड्यातून असं. पण रेग्युलर नाही होत. म्हणजे आमचं बी असं सोमवारी नाही करत आम्ही पन. ह राहिलंचहिलं मी बुधवारी खात नाही मी पण बुधवारी खात नाही. कारण मग माझा गुरुवारचा उपवास राहतो ना. मग ते भात तर असं बी आपल्या पोटातून पचत नाही मग मी बुधवारी का खाऊ. मी नाही खात म यांनी केले, जरी न कोणी मग मी माझ्यासाठी वेगळं करून खाते पण बुधवारी नाही खात, अ गुरुवारी नाही करत आमच्याकडे अ चतुर्थी, एकादशी वगैरे असं काही राहि तेव्हा नाही करत आम्ही, असं श्रावणात नाही करत आम्ही असं
आमच्याकडे श्रावणात सरास सगळ्यांचे श्राद्ध वगैरे येतात. त्या तिथीलाच नेमके त्यामुळे तर श्रावण पाळतोच आम्ही पूर्ण,
आमच श्रावणात नाही होत. आणि इतर दिवशी पण मंग असशे मध्ये मध्ये सोमवार, गुरुवार काही वाराला तेव्हा असं खाल्लं जात नाही. आणि माझं मोस्टली आमचं बुधवारी राहतच फिश वगैरे, काही राहिलं तर राहतच एखाद दोन आठ दिवसात. आठो आठ दिवसाच्या आत मग् मी नाही खात बुधवारच्या दिवस तुम्ही सकाळी करा, का संध्याकाळी करा,
मग काय तर,
माझी इच्छाच होत नाही, ग मग उद्या उपवास करायचां ना आज काय खाऊ म्हणते,
हा ते पण होतय, आणि कसं असंय. आपल्याला मनाला पण शांती नाही भेटत की, बाबा मी खाल्लय, मी खाल्लय, मग मी हे कसं करू ते कस करू असं पण राहत मनात परत ते,
अस हाय, मग त्या सांगतात मग मी माझ्यासाठी आपला बेस्ट ऑप्शन आहे. खिचडी करून मोकळ होऊन जायचं. आपल्या पुरतं तेवढं भरपूर आहे. त्यांना माहिती हाय हिला तेवढं दिलं, का ते दोन टाइम का देत नाही तरी होऊन जाईल, हिच काम, हिला ती खिचडी हे नकोच, म मी
आमच्या इथे तर आता ते शाळेच्या दिंडी वारी निघाल्यात. आषाढी आता शनिवारी आलीया, मग ते दर आठवड्याला एक एक वर्गाची दिंडी काढतात आणि तिथं एक मंदिर आहे विठ्ठलाचं तिथं पर्यंत न्हेतात आणि तिथून परत रिटर्न घरी आणतात. खाऊ वैगेरे, देतात मुलांना आणि घरी पाठवतात. आता सकाळ पासून तेच चालू हाय मी तेच बघत बसले. माझ्या आठवणी
ती तेच सांगत आमचं बी असच राहायचं म्हणे की तीचा बी तोच विषय चालु होता. खूप मजा केली म्हणे आम्ही पण म्हणे या आत्ताच्या पोरांना म्हणे या गोष्टी नुसत तर नटून थटून जाणं एवढंच माहिती आहे. ह्याना
पण ते प्रत्येक पिढीला म्हणतात ना काही ना काहीतरी वेगळ्या वेगळ्या गोष्टी करायला भेटता तसं आहे. ते आपल्या पण वेळेत वेगळं होतं.
आपल्या वेळेस ते बेस्ट होते, यांच्या वेळेस यांच्यासाठी हे बेस्ट आहे. असं हाय
ह्यांचं काय आता नटून थटून फोटोशूट करायचं, रील काढायचे. ना
म एवढच आहे आपण तर प्रत्येक प्रत्येक गोष्टी आयात नुसत त्यांनी पेनसि पी पहिले पीठ ओतलं का आपण मार खायचो आता पीट ओतल का आया मोबाईल घेऊन,
फोटो काढत्यात, माझ्या बाळनी हे केलं ते
हा ते केलं ना आपण मार खायचो.
चालेल म हो मी आहे इथेच हा
हा